गर्वच बोल तर मला सांग तू आणि जो तुझा होणारा नवर आहे. किंवा बॉयफ्रेंड आहे. कुठे भेटलात बोललीस तुम्हाला मागच्या वेळेला
समर्थनम एक ट्रस्ट आहे ना. अ नेरळा होते अदी अता कुर्लेला अली हंत ते
हम् तिथे काय करायचं म्हणजेि कशासाठी जात
कम्प्युटर म्हणजेऍक्च्युअली मला कम्प्युरचा क्स करायचा हो.
हा. अच्छा, मग तिथे कशी वेळ झाली कशी ओळख झाली तुमची म्हणजे एकमेकांना पाह तर आलंच नसेल पण बोलण्यावरून
हम्म, बोलण्या मारू
अच्छा. मग कसे प्रेमात पडलात म्हणजे, तुम्ही काय म्हणजे, काय अनुभवलं म्हणजे, काय आवडलं तुम्हाला एकमेकां मध्ये.
नाही-नाही मला ना नारळ आणायचं होता खूप आधी, मग मला मु बोलायला लागल्या की, मुली पण होते, मुलं पण होते, ना तिथे. मग ते बोलायला लागलं की चांगला मुलगा आहे. सुक ते वेळ चांगला आहे, करून घे. मग मला पण म्हणजे, विचार केला की हा बाबा. कोणतरी मुल, कोणीतरी आयुष्यात, असलं पाहिजे आपल्या पण.
हम्म-हम्म.
मग. मग तो, मग तो, हा मी सांगितलं की हां ठीक आहे. त्याच्यानंतर पण मी खूप विरोध केला वगैरे पण, तो माझ्यासाठी भेटण्यासाठी मला स्टेशन वगैरे ला थांबायचा ना. मग मला वाटायचं की खरंच प्रेम करतो.
अच्छा, मग आता काही नाही वाटत का?
वाटणा.
म आता काय भेटाय वगैरे नाही का येत.
नाही.
ते आता एंगेजमेंट झाले तर नसेल मागे.
नाही, आता नाही वाटत. म्हणजे जेवढा मला इच्छा होते, या र अरेंज मॅरेंजची.
हा.
अरेंज मॅरेंज हे झाल्यावर कसं की. लग्नानंतर प्रेम होता ना.
हा.
ते चांगलं असत, म्हणून तर, हो.
तसं काही चांगलं नसतं.
नाय बाबा, लग्ना नंतरच प्रेम बर. लग्नाच्या आधी, सगळं शिळ होऊन जाता ना.
अच्छा, ओके, ताजा-ताजा.
हम्म. ताजं-ताजं, ताजं चांगलं वाटतं.
ताजं-ताजं पण ते आयुष्यभर नसतं, ते एकच वर्ष असतं. एक वर्ष किंवा सहा महिने.
जोपर्यंत बाळ नाही होत, तोपर्यंत.
माहिती नाही पण तेवढंच.
नाही ना, काय-काय अशा जोड्या असतात ना.
ते काही-काही असतात ना, सगळ्याच असतात. बरं ठीक आहे, असू दे, जाऊ दे, तुम्ही कुठे फिरायला वगैरे गेलत का.
नाही बाबा, तो लई बोर मुलगा आहे, त्याला ना अभ्यासाशिवाय काही दुसरं दिसत नाही.
मी त्याच्यासोबत, नाही फिरायला जात कधी.
कधीच गेला नाही का? कुठे फिरायला?
आम्ही एकदा गेलो होतो. तिकडेच गेलो होतो. चर्मेट रोडला. माझ्या बड्डेच्या वेळेस.
अच्छा. मग छानय की रोमॅंटिक. बड्डेच्या वेळेस घेऊन गेला, तुला फिरायला.
काय नाय? मी घेऊन गेलेली.
तू घेऊन गेली होय.
हम्म. तर तो बोर मुलगा ओ. त्याला नाही आवडत एवढं.
तो फोन करतो, की नाही? रोज.
करतो न, फोन.
अच्छा. काय फिक्स टायमिंगय की, कधी ही करतो?
नाही. सहा वाजता वगैरे संध्याकाळी.
काय मनली? त्याला जव्हा टायम असत. तेव्हा करतो.
हा. टाइमिंग नुसार. गे कधी कॉल करायचा? कधी नाही?
हा. मग आता तिकडे गेलेस तर, तू- तू भेटता का तुम्ही?
अ, कधीतरी. नाही तर नाही.
मग न भेटताच निघून जातेस, परत. का? तिकडे गेलेस आता तर भेटायच ना.
तो म्हणतो. मला वेळ नाही, मला वेळ नाही. मला अभ्यास करू दे. मग आयुष्याभर, एकत्रच राहायचंय ना. मग.
अच्छा. मग त्याच काय काम होतय कि नाही. गव्हर्मेंट साठीच.
नाही, सध्या एक परीक्षा दिलीय. अजून तिचा, रिझल्ट आला नाहीये. तो रिझल्ट येईल तेव्हा, समजेल की, काय
अच्छा. ओके.
काय कसंय? काय कसं?
हम्, हम, हम.
तेव्हा समजेल.
अजूक, काय?
अजून, तुम्ही विचारा मला.
अजुन, मी तुला एक, दोन- तीन नंबर देईन आता. व्हॉट्सअपला पा होऊन दे, नंतरन थोड्या वेळाने. तू आज त्यांना कॉल ट्राय कर. आणि मला परत उद्या, क कॉल कर.
किती, वाजता करू?
उद्या कर. कधी, बाराच्या पुढे कर.
ठीकय. मी करेन तुम्हाला फोन.
तर आज इकडे, सासरे असल्यामुळे थोडस. सारखं- सारखं, फोनवर नाही येता येत. कारण, परत नाव ठेवतात ना, लोक. की, आज दिवसभर फोनचय वाढतं. हो, न. मी दोन- तीन नंबर तुला पाठवेन. आज संध्याकाळपर्यंत. तर तू त्यांना ट्राय कर. तसं आज मला, एक- दोन कॉल करायच होते. पण तुझा आल्यामुळे आता मी तुझ्याशीच बोले.
ओके. तुम्ही मला ना
आज काय बनवलंय मग तुमच्याकडे जेवायला? तू आलेस
काय माहिती? डाळ मसुऱची डाळ
ह.
आणि बटाट्याची भाजी.
अच्छा, तुला येतं का? जेवण बनवता सगळं.
नाही.
आणि मग कधी शिकायचं ते?
बघू माझी मम्मी नाही करु देत अजून.
शिकव म्हणायचं थोडंफार. कधीतरी काहीतरी केलं तर. आता जरी सासरी गेली समज. कधी लग्न कशी तव्हा. तर थोडंफार काहीतर यायला पाहिजे ना. सासू कामावरून येसपर्यंत थोडंफार केलं पाहिजेस की.
बरोबरे तुमचं पण आता. क्लास असतात ना आमच्यासाठी. अ कुकिंगचे.
असतात का?
हा.
मग तू लावणार का तो क्लास?
हो लावेल ना.
अच्छा, ओके चालत. शिख. कसं ना बनवायचं म्हणलं ना. तर नॉनव्हेज खूप सोपंय ना?
काय नाय सोपं.
काय बेसिक मसाला हे ते घातलं की सपला विषय. अशीच फोडणी द्या. तशीच फोडणी द्या. असं काही त्याला नाहीये ना. त्याला काय खोबरं खोबरं चिरलं, लसूण लसूण सोडला, कांदा चिरला, कोथंबीर घातली. तो मसाला झाला. आणि ते चिकन धुतलं ते तेलामध्ये घातलं. किंवा मटण धुतलं ते तेलामध्ये घाातलं. वरून मसाला टाकला कि विषय संपला. मग काय आणि. काय मोद गोड पदार्थ खायला आवडतात का?
नाही एवढे. हा. आवडत ना. मलाई मिठाई. मिलाई बर्फी वाव काय मस्त लागते.
हा अच्छा, खव्याची?
हा तेच खावायची बर्फी.
ती बर्फी आवडते काय? सं मोदक वगैरे नाही का आवडत?
एवढं काय मोदक वगैरे आयुष्यात कधी आले नाय बाबा.
अच्छा, म्हणजे संकष्टी वगैरे असा उपवास नसतो का? तुझा कधी कोणता?
नाही मी फक्त शिवरात्रीच धरते.
शिवरात्री हा. नवरात्र वगैरे नाही काही? अच्छा, आणि असं कोणत्या देवाला म् म्हणजे कोणतं देव वगैरे नाही मानत तू असं?
मी फक्त शिवशंकर मानते.
अच्छा.
बाकी कोणाला नाही म.
हा आणि तुझं हे आहे का आस्तिक? कि नास्तिक आहे ते पण?
असते गेम, कोणत? बापरे. त्यांच्या घरी देवी बाबा कानबाई माता.
होय.
हम्म.
मग तिच सगळं पूजापाठ वगैरे करतात का ते? आणि स्वतः असं काय विशेष करतो का, कोणत्या देवाचं काय?
नाही.
अहं.
काय तुम्ही मी तुला काय, काय बोलले काही ते, सांगितलंस कधी कुठत बिझनेस- बिझनेसेस विषयी वगैरा, वगैरा.
आयो डीप मध्ये- आता तर, तेव्हापासून एवढं काय डीप मध्ये बोलण नाही झालं आमच. आम्ही फक्त दहा मिनटं बोलतो, फोन ठेवून देतो.
म्हण- तुमच पण टास्क आहे का?
नाही टास्क टास्क अस नाही. पण जास्त नाही बोलत म- मग सहा वाजता येतो ना, तो थकून वगैरे-
हम.
मग तो मग तुम्ही झोपून झोपायच असता ना, त्याला पण मग. माझ्यासोबतच बोल. हा, मग पाच वाजता उठून, चार वाजता उठून अभ्यास करतो परत.
हा, हा.
मग काय, होऊन जात सगळं.
अच्छा.
हं.
चालतय आणि काय? तुझं जेवायचा टाइम झालय तर.
हा.
चालेल मग, ठेव मग, उद्या कर मग कॉल. हम्म, मग आता बोलते. तुमचं घर कसं आहे, छोटं हाय, बारक हाय मोठं?
आमचं घर मोठा आहे, मीडियम आहे.
मीडियम हाय का?
हम्म.
आणि तू हॉस्टेल ला राहतेस, मग तू किती मुली राहता एकत्र?
मी शाळेत होती नां तेंव्हा- खूप मोठी शाळां होती, तेंव्हा ना पूर्ण वर्ग एका रूम मध्ये राहायचा. हम्म, जेव्हा माझे माझं शिक्षण संपल ना-
तेंव्हा- अ म्हणजे तेंव्हा सगळ्यां मुली पंचवीस. एकोण पंचवीस मुली एका रूमला राहायचो आम्ही.
हां मगं कसं आंघोळीचं वगैरे कसं होतं तिथे मॅनेज. की बाथरूम आहेंत तेवढी एका रूम मध्यें?
नाहीं. एका रूममंध्ये एकच बाथरूम होता.
मगं कसं कायं? सगळ्यां रूम ला नंबर लावा लागतं असेल. म्हणजे वॉशरूम ला असेल, कशाला असेल.
एवढं वांशरूमला वगैरेंला. एवढं एवढं कोणं जातं नाहीं हो.
म्हणजे कायं पाणी पित नाहीय ओ मगं तुम्हीं? येतं म्हणून.
पितो नां पाणी वगैरें.
ठीके. चालतें झालेत नां दहा मिनिटं. जेव तू उद्या कर मला कॉल.
हां ठीके.
चालेल.
हम्मं. हं.